हॅलो.
हॅलो.
जेवलासा काय?
नाही अजून. तुम्ही जेवलासा?
आम्ही जेवलय बघा. जेवण
जेवण करून आले ते आम्ही व्हय अ अम मटकी केलेय. मटकीची भाजी. किल्या, चपाती केली. अ मसाले भात केला, डाळीची आमटी केली, आम्ररस केला.
मटकीची भाजी कशी करत
आमी व्हय. मटकी स्वच्छ धुन घ्यायची आणि भाजायची. आणि नंतर म कांदा टॅमॅटो चिरायचा, मग कांदा भरे जात टॅमॅटो भाजायच आणि त्यात आणि थोडी मटकी भाजायचीये. मग त्यात चटणी मीठ हाळद घालायचं आणि मस्त पैकी भाजी करायची त्यात जरा गरम म साला घालायचा आणि चवीनुसार मीठ घालायच. तुम्ही काय भाजी केलायसा? हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅल
हा तुम्ही काय भाजी केलायस? हा, तुझा आवाज मला येईना झालाय.
ला मैं म जाते आणि येत, हा मटकीची भाजी केली. या, हॅलो.